याय ला का आवाज?
बोल
हा बोल आणि काल रात्री ते गाणी लावलेत काय मोबाईल वर आणि त्या गाण्यासोबत म्हणाला ले दो जन माझ्या मोबाईलवरन माझ्या मोबाईलवरन भावाच्या मोबाईलवर फोन करून आणि त्याचा एक एकदम बघितल मी सकाळी उठून पासष्ट रुपये दा झाल ते एका फोनचं आणि आधी देऊ आपण बोललेला आहे त्याचं वीस रुपये म्हण किंवा, अस थोडं थोड जमा झालंत अगं हा आणि सलग पाहिजे, आपण मधीच पेस नको आपण बोलताना
हा.
सगळ आहे ते
हम्म. मॅडमना वि विचारशील का नाही, नेमकं काय कंटेंट पाहिजे म्हणजे, ब कस बोलावं काय बोलावं हम्म.
त्याच्यावर सगळं सांगणार म्हटलेल, खरं ते कोण बसणार का एक तास
हम्म ते पण आहे सोड
हम्म आणि ति सान देन काय केल्यात माहिती का फोन चालू ठेऊून बसल्यात, काय बोलली नाहीत काय नाहीत
आई मग काय जिरो रु मिळाला असल
काय माहित आता अगं तिला माहितच नाही इथे दिसतात ते थ्री डॉट वर गेलं का नाही तिथं कोण फॉर्म्स म्हणून हा एक ऑप्शन त्याच्यात गेलं का नाही जनरेट रिपोर्ट डोर दाबलं की, नाही तिथं दिसतंय, आडव सक्रोल करायचं हा पैसे म्हणजे किती, नाही नाही आता वेगळ केल्यात त्यांनी म्हणजे ती ते कुठे दिसते सांग, त्याच्यावर गेलं का नाही, जनरेट रिपोर्ट म्हणून येत ते त्या च्यावर क्लिक करलं की नाही. असं आडव ढकलाच. दे इकडं मते दिसतय. तेय किती सेकंद बोललो, त्यातलं आपलं त्यांना किती सेकंदाच पाहिजे होतं. तेवढं त्यांनी घेत क्लिप असं सगळं ते तिथं त्याच तुम्हाला किती पैसे मिळाले असं.
आणि नाही बोलल असेल तर.
नाही झिरोच दाखवतय डायरेक्ट ट
अ
पके मीम ऐंशी चे ऐंशी रुपए मिळ
ह. हो मला वाट. तसं वाटलं मी भावाला सांगितलय खुश होऊन ऐंशी. रुपए मिळत्यात.
आम्ही तर भावाला सांगितले तुला दोनशे रुपये देतो. ह
आता मजा दोगतला.
व त्यो तर मला. ते. दोनशे रुपये द्यायचं किती. ते बी जमा होत्यात.
ह आणि ते नव मग कॉल झाल्यानंतरन.
आणि ऐक की दहा मिनिटानंतर आपला पण कट करायच कारण त्यांच्याकडनं कट झाला की ते ग्राहय धरत नाही कॉल बक्की काल मला पण कळालं. मी आणि निखल्या बोलत हो तो बारा मिनटं होऊन गेले तर आम्हाला कळालच नाही.
हम्
आणि ते कटच झालं. आणी दाखवलं. कोण नाही बाई तिथ.
बाळा अशा विषयावर बोलायचच नाही हो.
अगं ते बोलत बोलत लक्षात आले का एक.
म्हणून मला अशा संगट बोलायचं अशा संगट बोलायचं
ह म आता एवढं कोुणास बोलू शकत नाही का आपण एवढा उशीर
हम् ते पण आहे सोड आणि त्या
तिथं जरा भांडत भांडत कावी ना पण टायमिंग तर होत
दुसरा फोन घ्यायचा आणि टायमर लावायचा दहा मिनिटाचा मग
हम्म तेवढं खोटं बघत बसतेस बाई आणि काल त्यात पण बाार ना आमचे त्यात पण आमची बणं काल मी कायच जरात थडा व झाला क ां दहा मिनट झालं ग बग ो परत दहा मिनट झाले का बघ तेव ते ठेव जदा फोन करलाई
तुला कधी होत असेल असं वाटत असेल म्हणते
बोला का माझ्यास बोलाय
पैस म्हणशरे नाही पैसा
काल मला कस डोकं फिरलं सांगत ते बघितल्यावर मला वाटलं सगळ्याच इंश रय मेळा लाग
खुश किती झालं तुझ
ह आता हे सोला व असल ब एका मोबाईलवररनच चार वेळा करायच आणि ते मॅडम काय म्हणते सांग
हम्म
आपण करायच चार वेळा त्यांच्याकड पण यायला पाहिजे म्हणून
आग पण त्यांचा न्यू टास्क झालेला असतोय ना मग त्यांच्याकडन कस लगे डयरेक्ट ये होईल
होय त्यांना टास्का आलेला नसतोय ना
तेच की आता मी माझ्या भावाचे जे तो मग रिफ्रेश केलो दोन वळा बित काय त्या काय म्हणतात जोपर्यंत तुम युजर म्हणे अकाउंट आहे का नाही ते् लॉग इन केल्याशिवाय तिथून तुम्हाला टास्क येत नाही. मग
माझ केल्यावर दोन दिवसांना आलतं बघ.
मग आता हेचं पण बघाय पाहिजे. मग सगळ्यांच्या नंबर वर मग करालोय ग.
मी पण घरातल्या सगळ्यांच्या मोबाईल वरण कराय लागलोय. हेनी रात्री गेम खेळत बसलेलीत काय, आणि गेम खेळताना वरडत्यात ग जोरात, गेम खेळताना वरडत्यात म्हणून त्यांच्या जवळचं ठेवलेलो मोबाईल दोन्ही फोन लावून.
होय तेच की. काय न्हवच.
सगळ अवघडच हाय.
ती सोनी तर मोबाईल फोन लावून असच ठेवलेली म्हण दहा दहा मिनट. काहीच बोलली नव्हतीत,
झीरो रुपये. तूझ किती झाल्यात कॉल मग?
काय माहीती किती? सगळं झाल्यात म्हटली दोनच राहिलेल म्हटली.
काय उपयोग नाही. आणि एका पोरगीच चौदाशे रुपये जमा म्हणजे तिचा टास्क पूर्ण झाला आणि तिला चौदाशे रुपये मिळाल्यात म्हण. हम्म कायच न मिळण्यापेक्षा बरं कि बाई. बास बास
आपणी सोच ही इतना
कम सोच
तू य
काय म्हणत्यात त्याला? ते काही तर शब्द वापर देव द्यायला का हां. देव आलाय द्यायला आणि झोळी नाही घ्यायला. आई ग.
आळसपणा नडतोय.
नाही तर काय? अन शगळ झाल्यावर कळतंय आपल्याला. असं होत तवा काय करू पण शकत नाही.
बाकी तर
आल्याल्या ते करायची, टास्क आल्यावर करायची आपलीं घाईत नडत्या.
हम्म ख चालूच. केलता मीच.
पैसा पैसा बघ माणूस पैसा आल्यावर असं करतोय.
यायसाठी ग.
हम्म नाई ते येईल ते असंच.
होय आणि निकल्याल सांगि लय दंगाच करायला असले काय? करू नको आणि स्वप्न रंगवून ठेवू नको, एवढं पैशे येणारं तेवढं पैशे येणारं तोंडाला आपटशील परत, मगं रडायचं नाई.
की म्हंजे आपण ज्यांना कॉ कॉल करत त त्यांना पण पैशे मिळत्यात नां?
का त्येना आल्यावर मिळत्यात? तो म्हणला माझ्यात पण दिसाय लागलय म्हणून हम्म.
म त्यांची आय डी काढून किती दिवस झालेत?
तू काल परवा दिवशी काढलाय?
म्हंजे दोन दिवसांनी त्यांना पण पैश आलं!
पैशे लगेच येत नाय, तिथं म्हणजे ज तिथं क हे व्हायल चालू होत्यात कलेक्ट व्हायला चालू होत्या शेवटला पूर्ण टास्क क झाल्यावर येत्यात वाटतं ग.
आणि मग त्या पैशे येण्यासाठी काउंट नंबर वगैरे टाकायला लागतो.
ते काय आपण आधी केलल हायच. की.
न्यू आय डी ला सांगाले ग, हम्म हम्म तेच कि न्यू आय डी ते नव्हं एकाच अकाउंट आ काउंट नंबर वरण चार आय डी ला करूं शकतोय काय?
पेमेंट? पेमेंटला आपण कुठला पण देऊ शकतोय यु पी आय.
म्हंजे एकच नंबर चार आय डी ला चालतोय ना?
ते
कारण त भावा कड तर यू पी आय डी नाहीय पप्पांकड पण नाहीय का
फोन पे चालू आहे नव?
हम्.
मग त्याच्यातच असतोय यू पी आय. आय डी खाली असतोय. फोन पे स्कॅनर असतोय बघ आपला स्कॅनर अस
ते यू पी आय. आय डी माहिती सोड पण ते एका आयडीला म्हणजे चार आयड्यांना चालते काय विचारालोय.
ते
हम्म.
उ हम्.
किती मिनटं झालेत बघ बाई.
ग होय बाई डोसक्याला ताप आठ झाल्यात अनेक दोन मिनिटं. दोन कॉल करूया आता आणि म संध्याकाळी तू मला कर.
ते टास्क आल्यावर अजून मला टास्कच आला नाहीयाय.
नाहीये?
तेक बाहेर काढलेत त्यांनी.
तुम्ही संध्याकाळी सात वाजता फ्री झालो कनी म मी करतो आणि.
हम्म.
आणि काय? तुला आता बघू हे झाला कनी फोन बघून सांगतो किती रुपये होत्यात त्या आताच्या कॉलचे. हा किती झालं? नऊ पन्नास ला मी बरोबर काल कट करत होतो बाई सगळे फोन. हेजा आणि डोक्याला ताप नको बाई लय चिडलेलो मी अगं ते फोन हेच केलं नाही नंतर धरलंच नाही ते त्यात
दहा मिनटात म्हणजे परफेक्ट व्हायला पाहिजेत.
हम्म.
ह मग त्याच्या अगोदरच आणि बंद कर म्हणजे आणि पैसे कट व्हायला.
होय हुं पण त्यांनी लिहल्यात
काय? हॅलो
हॅलो
त्यांनी लिहिल्या तिथं स्पष्ट कि जेवढा तुमचा कॉल इफेक्टिव्ह असेल तेवढंच पेमेंट मिळणार म्हणून.
हम्म. मी काय माहितीच वाचायला नाही गं. हम्म.
काय नव्हच
चलतय कट करू काय.
हा कर कर
हा
हम्म